हो हो येतोय. काय काय नाही हो खूप दिवसांनी कॉल केला तुझ्या काय म्हटलं बघावं काय चाललंय तुझ काय तू पण काय कॉल करत नाहीस म्हंटलं बघाव आपणच हो हो माझी बरीये तुझी कशी आहे.
माझी पण मस्त आहे नाही आता जरा हिवाळ्यात सारखा आवाज आला ग म्हणून विचारलं बरीये
नाही नाही ग ते जरा अअ बसले ना म्हणून तुला आला असेल बाकी सगळं ठीक आहे तुझ सांग बाकीचे कशे आहेत.
माझ आहेत की बाकीचे पण बरे सगळं व्यवस्थित आहे. बघ काय चाललंय
काय नाही ग असंच आम्ही जरा ऐतिहासिक वि विषयावर चर्चा करत होतो. तेवढ्यात तुझा फोन आला
कोणतल्या विषयावर
ऐतिहासिक विषय म्हणजे अग हेच की आपलं गड किल्ल अ किल्ल्यांच असं जे त्याच्या माग कायतरी कथा हे ते घडून गेलेत ना
आणि काय काय त्याची अस सगळ हे होऊन गेलेय ना त्याच्यामुळ आणि अशे त्या आ ए म्हणजे गड किल्लेच नव्हे असे भरपूर ऐतिहासि स्थळ आहेत ना आता अजिंठा अजिंक्य वेरुळ लेणी घे
बर
ते कसं म्हणजे त्याच कस एक प्राचीन शिल्प आहे त्याच्यामध्ये म्हणजे दगडामध्ये कोरलेल्या असं कोरलेल्या मूर्ती आहेत त्याच्यामध्ये म्हजे
म्हणजे नेमकं डिस्कस तुमची नेमकी चर् र्चा काय चाललेलय हे पण मला कळुदे ना म्हणजे मला बोलायला मला पण आवडेल ऐतिहासिक तुमचा विषय आहे त मला पण आवडेल बोलायला पण मला तुमचा मुद्दाच समजला नाही म्हणजे तुम्ही कशाबद्दल चर्चा कर काय ते सांग ना
अगं आता म्हणजे ऐतिहासिक म्हणजे कस म्हणजे प्रसिन अस स्थळ म्हणजे इतिहासाच इतिहासात काय काय केलेलं लोकांनी किंवा काय क राय त्यांची संस्कृती कशी होती. म्हणजे असं वस्तू त्यांच्या हस्तकला हेे ते ह्या ह्याच्यावर
होय होय अग ता ताजमहल बघितला ना ताजमहल दुनियातलं चर्यात नाही ते ताज महल बघितला कसा किती रेखिव
जे कस ते म्हणजे ह्याची निशानी म्हणून ते बांधलं गेले ना मुमताजच्या ह्याच्यामध्ये ते बांधलं गेलय
कशाचे हेच्यामध्ये
म्हणजे मुमताज म ह्याची शहाजानची बायको होती ना मुमताज त्यान त्या बायकोसाठी तो ताजमहल बांधला बांधला ना त्यानी आणि तसा म्हणजे तसा कोणाकडूनच म्हणजे ज झालेला नाय आता पर्यंत तसा बांधला गेला नाहीये म्हणजे त्यावेळचे कशे कलाकार होते. किती छान
आताच्या बिल् तेच बघना आत्ताचे कन्ट्रक्शन्स कन्ट्रक्शन वाले आत्ताच्या बिल्डिंग काढेपेटीच्या ढिगाऱ्यासारखे असे कोसळून पडतात आणि त्यावेेळेसचे अजूनही बांधलेले मंदिर असोत किल्ले असोत आपल्याला अजूनही पाहायला मिळतात. कितीतर वर्षापूर्वीचे जुने आणि त्यावेळी ना इतकी टेक्नॉलॉ ही नव्हती त्या वेळच्या काळात विचार कर एका दगडापासून कसं तुम्ही इतके छान शिल्पकार शिल्पमूर्ती बनवता एवढं सगळं किती छान बनवताय कि मंदिर तर पाण्यात उभे आहेत. कितीही महापूर येउदे बाकी व्यवस्थित आहेत ना पण आत्ताचे आताचे इंजिनियर्स बघ की
हा आत्ताच कसा थोडस पण त्यावेळी चे कसे कलाकार पण होत
हा कलाकार होते आणि प्रा
आणि आणि म महत्वाच म्हणजे बघ आत्ताच्या जे बिल्डिंग्स किंवा काय ते होते त्याला किती वेळ लागतो आणि त्यावेळी करर केलेलं काम किती वेळात करत होते ते
हो अगं तेच तर ना
हॅलो
हॅलो
हा बोल की,
आवाज येतोय
हा येतोय बोल ना
हॅलो
बोल कि,
हेच म्हणजे कस लाल किल्ला म्हणा किंवा रायगड किल्ला शिवाजी महाराजांनी कसं ते म्हणजे त्यावेळी सगळं ते बांधलेले किल्ले म्हणा
अजून बघायला भेटतात
हा म्हणजे कसे बांध लेले काय? म्हणजे त्यावेळची दगडं किंवा बांधकाम हा दूरदृष्टी म्हणा
आता म्हणजे किल्ल्यांचं बोलायला गेलं तर तुला सांगू काय आत्ताच्या पिढीने म्हणजे आपल्याने किल्ल्यांचं संवर्धन करायला पाहिजे कारण पुढच्या आपल्या पिढीला आपण इतिहास सांगायला बरं की बाबा हे इथं होतं आता किल्ल्यांची डागडुजी करणं महत्त्वाच वाटतं. ते म्हणजे जे काही मावळे आहेत करतच आहेत पण आपणही करायला हवं
हो ते ते तर आहे आणि हे पण बघकी म्हणजे प्राचीन मंदिरं पण किती बारीक काम केलेलं आहे त्या त्याच्यावर बारकाईनं कोरलेलं आहे आणि तुला हे माहित आहे का कर्नाटक नाटक मधला हंपी
हंपी माहित आहे पण मी कधी गेले नाही गं!
हा ते तिथं पण तेेमस म्हणजे छान प्राचीन मंदिर आहे ते
हम्म!
हा ऐतिहासिक
म्हणजे ओव्हऑल आपण सगळ्या पद्धती चार बोल-बोल बोलायला गेलो आपण तर भारतामध्ये, म्हणजे धार्मिकता असल्यामुळे भारतामध्ये मंदिरं खूप छान आहेत आणि इंग्रजांच्या क आधी म्हणजे आपल्या भारतावर इंग्रज राज्य कराय करणार होते ना म्हणजे इंग्रज यायच्या आधी भारतामध्ये आपल्याकडे खूप संपत्ती होती आपल्याकडे मंदिराचा कळस पण सोन्याचा असायचा मंदिरात तर सोनं भरलेलं असायचं इत पण समृद्ध सम न होत पण ज्या वेळेस इंग्रज आपल्या भारतात आले किंवा मुघल भारतात आले त्यावेळेस त्यांनी सगळी संपती लुटून नेली आपली आणि सगळ्या मंदिरांची डा नासदुसी केली म्हणून आज पण बघ ना आपल्याला बघायला मिळतात कुठ तर तुटलेल्या मूर्त्या सापडतात कुठल्या तर मूर्तीचा हातच काप कापलेत इतका त्या का विद्रूपअवस्तेत ते आपल्याला पाहायला मिळतयात कारण त्यावेळेस युद्ध झालेली ना आणि त्यांचं एकच असायचं की मंदिरं वगैरे लुटायची, त्यांची नासधूस करायची, पाडायचं हेच ना नाहीतर आपल्या जर आपला इतिहास तसाच अस आपल्याला अजूनही बघायला मिळालं असत इतकी सुंदर कलाकृती किंवा काय आपल्याला अजूनही बघायला मिळ तेच मिळत, पण विचार कर त्यावेेळेस ते झालं नसतं तर अजून अजून आपल्याला किती काय काय मिळायला बघायला असत किंवा पुरामुळे म्हण किंवा नैसर्गिक आपतीमुळे
हा सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे
मंदिर किंवा असं स्थापत्यशैली काय असतील त्या थोड्याशा पावल्यात ना!
हम्म! पण म्हणजे बऱ्यापैकी वातावरण, पूर, परिस्थिती याच्यामु सगळं उद्वस्त थोडंफार झालेलं आहे नाही का म्हणजे आता फक्त थोड माहिती सांगण्यापुरतं थोडं काय काय त राहिलेलं आहे ग किल्ले म्हणा किंवा आधीचे मंदिर तर हे ते
हो! खरंच ना!
बाकी ला गेलं म्ह जे आपल्या इथं एवढं म्हणजे त्याची सेवा म्हणजे काय म्हणतात त्याची निगा राखली जात नाही, पण बाहेरच्या ह्याच्यामध्ये भरपूर मान लोकं पण आहेत आणि म्हणजे त्याची निगा राखणारे पण आहेत तस ठेवलं पाहिजे ना आणि आता कसं सगळं
सिविक सेन्स नावाची चेज असं म्हणतात बघ सिविक सेन्स आहेत का म्हणजे सिविक सेन्स म्हणजे काय की बाबा एक सामाजिक वागण्याच मॅच्युरिटी म्हणजे शहाणपण पाहिजे ना माणसात कि बाबा ही भारताची आता आपण शाळेत शिकलोय कि भारत माझा देश आहे आणि इथल्या आपल्या संविधानानुसार आपण आपल्या स संस्कृतीच किंवा आपल्या वारशाच जतन करणं हा आपला कर्तव्य आहे आपलं संविधानानं सांगितलय तस म आपण का आपल्या आपल्या घरात आपण आपलं घर सांभाळतो किंवा काय तस बाहेरच पण आपलंच म्हणून आपण का करत नाही आपलं ते कर्तव्य आहे की आपले जे काय संस्क्रृ कृतिक वारस पाच स्थळे आहेत त्यांना जप जपण्याचे आपलं कर्तव्य आहे ना कि तिथे जाऊन घाण करणे? अस्वच्छता पसरवणे हे आजकालची लोक करतात आगं पण त्यांना काय हे समजतच नाहीे
पाहिजे आणि हे लोकांना कळत नाही कि बाबा आपण बाकी घाण टाकण्यापेक्षा एखादं म्हणजे कचरा कुंडी तिथं असते
हा त्यामध्ये टाकावं आस काही नाही
असं फार विचित्र झालेले आहेत आत्ताची माणसं
हो आगं विचित्र म्हणण्यापेक्ष्या आणि काही आहेत ह चांगली खूप काही चांगली माणसं खूप आसं पण नाही कि बाद आहेत आसं पण नाही ये विषय पण काही माणसं खरंच खूप चांगली असतात आणि आहेत आहेत थी फक्त घाण करणारे तर ज्याना शांतपणे समजून सांगणारी पण महाराजांची मावळे आहेत अजून
हो
हो आणि किल्ला संवर्धन किंवा स्वच्छता किंवा तिथली काय डागडुजी सगळं ते
हा ते पण करतात आणि ते केलंच पाहिजे कारण पुढच्या पिढीला पण ना ते दाखवण्यासाठी राहिलं पाहिजे नाही का?
हम्म
ठीकये ठीकये चालतय आप आपली च माझी घरी चर्चा चाललेली आपल्यात चर्चा रंगली
हो थँक्यू यू मला चर्चेत सहभागी करून घेतल्याबद्दल खरच तुझी मी खूप आभारी आहे.
ठीक आहे. धन्यवाद.
ठेऊ का?
हा हा ठेव